हॅलो
हा बोल ना आवाज येऊनं नाही राहिला काय हॅलो हा आवाज येते का
नाही ना फक्त म्हणजे एकदम असा आहे येऊच नाही राहिला
काय मला येऊ राहिला स्पष्ट त्याला आवाज
हा काय
हो
हम्म झाला जेवन खान
हो आलाही वेळचे झाली येत
नाही नाही लई वेळच झालं मी कामाला के ते आताचं आली
हो काय पोरं आले का शाळेतून पाणी बाई खुल्ला आहे काल पासून काल पासून खुलं आहे पाणी
ब इकडे तर एवढं पाणी चालू आहे कि तुम्हाला काय सांगू
हम
आता बंद झाला फक्त जरासं
पासून खुल्लाय
हम्म
हम्म तब्यता कशात
तब्यता चांगल्या म आमच्या तुम् चांगली आमच्या तुम्ही सांगा
आमचेही चांगल्या हात
हम्म
हम्म इकडे कधी येत होता आता
आता दिवाळीला डायरेक्ट
डायरेक्ट दिवाळी ला
हा
मंदात येशी नाही मंदात चक्कर नाही मारत काय
नाही म्हणदात नाही आता
कौन ओ
आता आता पाणी पावसाळ्याच काय करलता येऊ
मले ऑनलाईन करावं लागते ना
मग पाईन ना पाणी जर खुललं ना एक दोन महिन्या ना तर मग येणार
बरं बरं मी बोलली त्या दिवशी सर सोबत तर सर म्हणतात की त्याची इथं येण्याची वाट पाह त्याला फोन लावा ले होय त बोलावा. असं सांगतलं बाई सरना मले ते आल्याशिवाय काहीच नाही होत म्हणतात. म्या म्हटलं तस व्हिडिओ कॉल वगैरे करून झालं तर ठीक तर नाही म्हणतात. सर व्हिडिओ कॉल करून नाही म्हणतात.
हम, ते समोर पाहिजे ना आमोरा समोर. हम्म.
समोरच पाहिजेत ते.
हम्म.
हम्म.
तू सांग ना तिकडच काही ते फिरायला जाणं बंद केलं का आता, फिरायला जाणं बंद केलं का?
पाणी पावसाळ्यात
हो काय, पाणी पावसाळ्यात असतो मजा आहे फिरायला जायची.
काय करता, इकडे लय पाणी पडते आपल्या इकडच्या पेक्षा.
हो काय?
हाव.
हा.
एवढं पाणी पडतय ना खूपच, आपल्या इकडे तरी कम येते. इकडे जरा सगळं भाडात कि, बदबद पाणी पडते.
हम्म.
हम्.
आपल्या इकडे बाई कालपसून आपल्या इकडे खुल आहे बाई व.
हाव ना.
हो.
हम्म.
आता आजत ऊन तापलं मस्त.
हम.
काल ही ऊन तपलं पण कालच्या पेक्षा आज जास्त हाय.
हा हा.
हा.
बरं मी तुम्हाला लाखून जाऊ अर्ध्या घंट्या न.
अर्ध्या घंट्या लावतो तुम्हाला मी.
बर, बरं, ठीक आहे आलय का काम?
काम नाही आल, तुमच्या नाताली भूक लागली त्याला जेवण मोबाईशिवायधकत नाही.
बर, बरं ठीक आहे दे. जेवन झाले तीनच मिनिट झाले आपले, ह ठेव ह.